हम्म बोला.
हम्म, काय झालं जेवण?
मला केला होता का आता?
हा नाही तुला नाही लावला आईलाच लावला. तुला नंतरुन कारते मी शेवटचा कॉल तुला.
दोघच फोन सोबत वाजत होते. ना मला वाटलं मला अलर्ट करायला लावलं काय. बर तुम्ही हा फोन वाजुदेला एकच रिंग वाजते बर का.
एकच रिंग वाजते?
हम्म ह्या कार्यावरचा फोन आला ना.
हे, हे.
तर रिंग अशी प्रॉपर नाही वाजली. का मी हात लावला म्हणून बंद झाले. नाही केव्हाच वाजतेय ते. एकच रिंग वाजली हम्म. काय चालल? या जेवायला. हॅलो.
मला.
हा. हॅलो. हॅलो. हा आवाज‌. हा आता आम्हाला हाच टाईम होतो साहावी येते मग बस्ता सोबत. ते असे पर्यंत आवरलून घ्यावा काय, काय आवरता येईल तेवढं नसते त्यावर दोन पप्पा आणि ती सोबत येत मग आम्ही दोघीच राहतो कधी, कधी घेतो. दोघी जणी बसून नाही मग थांबतो पप्पांना.
हम्म.
तुमचा किती वाजता असतो लंच ब्रेक?
झालं बाई मला पण भूक लागली होती आत्ता जेवणच केल.
काय आणलं होत तुम्ही मग डब्याला?
फ्लावरची भाजी.
आमचा तोच बेत होता. पण हरभऱ्याची ऊ भिजू घातले होते ना म हरभऱ्याची उसळ केली. तुमचे बडा घेऊन गेले असतेना म फ्लावरच घालुन त्यात.
हम्म.
हम् काय विचारल काय सांगत होते तुम्ही मला?
काही नाही.
हम्म.
अग ते हे बघ मी पण विसरून गेले काहीतरी सांगणार होते मी तुला. जेव्हा आठवलं का तेव्हा परत हा मी काहीतरी सांगणार होती तुला पण गेले विसरून. म्हटलं ते अ वहिणी हायना वैशाली वहिणी या कोण सुरतची विजूबइन. वैशालीच नाव आहे ना त्यांचं हा, हा. म्हंटलं मग त्यांच्याकडून ये ना असं ड्रेसच्या शिलाईबद्दल विच चारून घेतजा तू.
हो ना.
हम्म, हम्म. मेजरमेंट कसं घ्यायचं काय घ्यायचं विचारून घ्यायचं. हम्म.
तेच के काय पण एक रेसिपी विचारली.
हा.
परत तिने त्यांच्याकडच्या गणपतीची माहिती सांगत हो गणपती आले म्हणे म्हटले त्या लवकरच काय त वगैरे ते पण दोन कॉल केले कालतीलच
हा रेसिपी कोणती सांगितली मग?
त्यांच्याकडची गुजराती रेसिपी होती प्रस्तावा आलीडाळ म्हने ते केली होती. म्हणजे याची काय पास्तावरली डाळच्या संगायला लागली पास्ताची डाळ डाळीत पास्ता टाकून शिजव म्हणे.
हा म्हणून पस्त्याची दाळमण जातला अस कोणच डाळ टाकतात मग
बाई बाई फारच इन्ग्रेडियंट होते त्याच्यात पुरीची डाळ शिजवून घ्यायची एकदम चिकनी घोटून घेईची आदरक लसून हिरवी मिरची त्याची प्रेस्ट करायची
हा.
पण मे अद्रक लसूनणची पेस्ट जिरा मोहरी वैगरे वगैरेालून तेलात टाकायचे सोयाबीन भेजत घालायचे छोटी सोयाबीन बारीकवाली ती पण त्या टाकायची पुन्हा मशरूम टाकायचं हम्म मशरूम ते तेलात परतून घ्यायचं सग हा मशरूमच चालेल मग मशरूम स्कीिप करू शकतो बुआ आपण. कारण की मशरूम स्कि निवायला मिळत म्हणून मशरूम स्किप केलं. तरी चालतं म्हणे मी ते विचारलं आणि मग त्यात बटर आणि तेल दोघं मिळून टाकायचं परत तर मग ती सगळे टाकलं का मग ती डाळ टाकून द्यायची हा फोडणीला तेल आणि बटर दोघं टाकायचं आणि डाळ आणि कुकर मध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो पण डाळी सोबत शिजायला टाकून द्यायचा.
हा.
म्हण तेे डाळ चांगली घोटवून घ्यायची. आणि मग गॅसवर कढाई ठेवली का बटर तेल टाकलं का जिर मोरी घातली का अदरक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची. आणि मग त्यात ते मशरूम का सोयाबीन थोडे कलसून घ्यायचे त्या तेलाच्या फोडणीत. आणि मग वरून ते डाळीच वरण टाकायचं आपलं घोट घोटलेली डाळ. आणि मग त्याच्यात आपला काळे मसाला किचन किंग मसाला वगैरे आपले मसाले त्याच्यावरन ऍड करायचे गरम मसाला वगैरे.
ह नाही.
पण कस फोडण्यात म
हे सोयाबीन आहे ते भिजवत घालायचे का पहिले
त्यात हा भिजत घालायचे भिजत घालून मग ते फ्राय करायचे. हम्म आणि मग तिला थोडी उकळी आली का मग पाचता् हम. मग वरू मसाले टाकायचे आपला काळा मसाला किचन किंग टाका किंवा मग गरम मसाला टाका ते मसाले वरून टाकायचे आपण कसं फोडलीत मसाला टाकतो मग पाणी सोडतो.
हम्म.
ती डाळ टाकायची मग त्याच्यावर मसाले टाकायचे. आणि मग तिला उकळी आली का मग त्यात हा आणि त्यात उकळी आली का मग त्यात त पाच स्ता टाकायचा आपण तर पास्ताने शिजवायच जसे सोयाबीन वगैरे आपण सोपो मग शिजून घेतो ना. ह पास्ता नाही शिजवायचा, पास्ता कोरडा टाक खायचा ज्या वळेस तो पास्ता पूर्ण शिजेल, त्या डाळीच्या उकळीमध्ये पाणीच्या कन्सिस्टन्सी थिकच ठेवायची पातळ बी नाय घट्ट पण नाही.
बर
हा मग त पास्ता शिजला की डाळ झाली, त्यात बी वरून चीज किसायचं. म्हणजे चीज पूर्ण मेल्ट झाला का त्याचा पण स्वाद उतरतो म्हटलं बटर बी, चीज बी म्हणले लइ रिच रेसिपी म्हटलं ही तर गुजराती रेसिपी आहे म्हणे दाळ, पास्ता वाली डाळ, पास्ता वाली डाळ हा मेला पास्ता अस क केला चालेल का आमचं कसं म्हटलं पास्ता काही खाऊ वाटत नाही म्हटलं ते पण म्हण त्यांना आज पास्तावाले द आहे तर पास्ता कशाला स्किप करता येईल म्हणे मशरूम सोयाबीन थोडंफार करू शकतो म्हणे आपण पण मेन तर पास्ताय म्हणे त्याच्यात, म्हटलं बरं.
काही नाही, पास्ता नाही पण टाकलं तरी ते छान लागेल.
हा मी खाल्लीय ताई ती मी खाल्ली बर का तिने केली होती देवळलीला ती त्यांना गावाकडे आवड नाही आवडत तसलं तर म तू विचार एक विचार करा ते वरण वरणाची सगळी फोडणी, त्यात पास्ता, सोयाबीन, मशरूम
ह हमं
हे विचार सोयाबीन अन् दाळ चांगली लगीन, रोज सोयाबीन टाकून डाळ हम्म केली होती तिने मम्मीकडे ना?
चल तुला
अ
पण आता मी काल बोलायचं म्हणून विचारून घेतली. आपल्या थोड स्पायसी आणि अस त्यांच्याक जेवणच असतं ना पोट भरत, पण मन नाही भरत. हा मनच भरत नाही म्हणजे असं गोळचाट असत, आप लो कसं खाल्ल्या नंतर नाकातून पाणी येतं तोंडच स्वाद असतो. की अरे हा मस्त काहीतरी खाल्लय आपण तस त्यांच्या याच्यात हम् पोटात भरपूर जात ते पण तस चव तोंडाला येतच नाही ते गोडचट जेवणाची हम्म काय
त्यांची खरंच गोड गोडच असतं तिकडच्या गुजराती लोकांचं जेवण म्हणजे गोडच
गुजराती लोकांचं फक्त नाश्ता चांगलं फापडा, ढोकळा अन थेपला, तेच छान लागतं. जेवणाच्या ते आंबडगोड कड्या आंबडगोड वरन
त्याच्यासोबत पण ते गोड खातातच ते अ चटणी पण असते त्यांची गोडच असते.
हम्म
हा
हम् तुमच्या घरी बि पाहिले असे लहान मुल होते ताई कडे गेला का फिक फिक फिक फिक ते तोंडात वाटायचंच नाही जेवण केलं तरी पोटात गण भरायचं पोट पण जे
म मन आ मन नाही भरायच, पोट भरायचं पण मन नाही भरायच तुमी
मन नाही भरायच मी तेच सांगते ना
हम्
नव्हते
कितना टाईम हुआ
पाहाला नाही मीने जेवतेय ना
जेवण करते असं
हाये याजून वेळे हे
वेळ आहे का माझ्या याच्यावरणा टाइमच दाखवत नाही तो आणि आता आईला पण कॉल केला होता ना तेव्हा आईच्या याच्यावरून म्हणजे पहिले पण तर त्याने झिरो च हिला दाखवले सेकंद पूर्ण एवढ्या वेळ बोललो आपण
आणि आता तुमचा फोन आला तर आईंच्या इच्यावर पहिलं तर ते सांगत होते डिसकॉल इथं तर काय नाव हे ट्राय कॉल म्हणून प्रोसेसिंग म्हण्जे स्क्रीनशॉट काढलाय तुम्हाला पाठवते
हा मग माझ्या याच्यावर त्याचे झिरो सेकंद आले तो झालाच नाही आपला कॉल माझा एक वाया गेला तो आता
नाही पण मग इकड आले ना पाचशे ऐंशी कॉल पडले याच्यावर आईंच्या याच्यावर बर का हम्म लॉक बर झाल सबमीटकेले ना तर पुरे सहाशे लागतात ना आपल्याला कॉलिंगला दहा मिनीट तरी जिथ पाचशे ऐंशी पडले आणि लॉक झालं ते तुमच्याकडे जिरो आले अस पण तेव्हा मी जेव्हा तो रिसिव्ह केला ना तेव्हा सांगत होते दिस इज अ ट्रायल कॉल ट्रायल बेसिस कॉल अस काहीतरी साद इरर आला होता पण फोन उचलायच्या नादात नीट वाचलं नाही ना तर म्हटलं स्क्रीनशॉट काढून घेऊ नंतर निेवांत वाचूक आहे नेमकं हे
ह समजल आ
ह, ह
हच्छा
आज निवांत दिसताय तुम्ही
हा आज नीवांत आहे काय काम नाहीये काल काम होते काल, काल नव्हता वेळ मग आज निवांत हाय
हम् वीकेंड ला काम राहिलस ना राहत एखाद द वेळेस सोमवार, मंगळवार, बुधवार तीन दिवस जास्त काम राहत असलं
हम्म आ सध्या वॉ वॉर सिच्युएशन मुळे कंटेनर कमी येतात त्याच्यामुळे मग त्याचे एक टेस्ट वगैरे राहातते ना
हम्म परत जा ना चालू
हा पुन्हा चालू झालं मग ते कस होते हा विसर जात नाही ना
ह
अच्छा
चालेल मग मी जेव वेळ असेल तर करा पाच दहा मिनिटं आणि केला चालेल का माझ्या यच्यावरून ह मी आता धुते करते मग
हो, हो चालेल कर थोड्या वेळात
ओके बाय
झाल